हॅलो हॅलो येतय ना आवाज हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा बोल ना वर्षा
आत्ता आवाज येतोय ना
हा येतोय येतोय काय चाललंय
काय नाही दुपारी कॉल लागत नव्हता म्हटलं आता ट्राय करून बघाव लागतोय की नाही सहज त्यामुळे करून बघित ना हो हो आत्ताच
हम्म हम्म. काय म्हणतेय मुंबईचं वातावरण?
उष्णता
हा! उष्णता खूप आहे, कधी पाऊस पत वाट बघते पावसाची आवर्जून हा हा
आह? आमच्या झाल्या भैया आक आमच्या अकरा तारखे पासून चालू झाल्यात पण सध्या उष्णते मुळ हाफ डेच घेताय. हा...
हा हा.. चालू झाली स्कूल चालू. जिम चालू झालं. सगळ्यात मोठं टेनशन टिफिनचं कायद्याव टिफिनला?
व ह्या, पुस्तकं आना क वर लावा. चालू चालतं ते सगळं, मग उन्हाळ्यासाठी ती कुठे घालवली?
गावी. आईकडे... गावी गेलो. हो. हो.
हम्.. हम्म.. हम्.. मग धोंड्याचा महिना सेलिब्रेट झाला की मी नाही.
नाही. नाही जाला. तर त्याच्या आधीच आम्ही निहार तन आलो.
आम च पण मला तर कुठच नाही जाय ला भेटलो यावर्षी नुसतं तर घरी घरकाम, शिफ्टिंग, ह्याव- त्याव त्याच्यातच.
कसा करतात तुमच्याकडे धोंडा?
धोंडा काय घे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतात. ते धोंडे बनवतात ते तीस मग जावयाला जेवू घालायचं. देवाला नैवेद्य दाखवायचा. ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे कपडे करायचे. काय तरी म्हणजे चांदी असलं घे त्यात चांदीच्या वस्तू असेल ज्याची परिस्थिती चांगली ते जावयाला अंगठी काय चैन काय घ्यायच. जेवू घालायचं झालं असं करून आठवतात सगळ्यांना
चांदीच मी तर न्यूज बघितली की कोणी चांदीची चप्पल कितीतरी किलोची घेऊन दिली. जावयाला
पुरला पुूरला चार लाखाची, हावशी सासरा
हौशी सासरा त्यांच्याकड पैसेेत म्हणून नगं गरीब पिसला जातो. सोना मध्ये
कमपॅरिझन होता ना सगळीकड हा ते पण आहे.
ग सगळ्या जावयाना अपेक्षा लागते हयांना ह एवढं केलं त्यांच्या जावयाना आम्हाला काहीच करत नाही. त्याच्यामुळे त्याचे परिणाम पण वेग होतात. त्रास देतात मुलीला परत ह ही परंपरा किची आहे.
चुकीचीच आहे माहितीय का, ते आता पण थोडा इं्स्टावर ते जास्त व्हायरल झालं ह्या वर्षी धोंडा शक्यतो आईच्या ओटी भरण्याचच निघालं जास्त
का जायच
आईची ओटी भरायची आपण
काय महत्व आपण म्हणजे असं
आ
म्हणजे आईची ओटी भरायची
की सगळ्यात मोठं दान आईवडील करतात ना कन्यादान त्याच्यापेक्षा मोठं दान नाहीच आहे म्हगज ते कन्यादान करणारीचा मान त्याच वर्षी फक्त मुलीलाच असत एरवी मुली आप अधिकार नाही आहे आईची ओटी भरण्याचा
बरोबर ह ह ह असं आहे का त्या
हा असं आहे त्याच मीनिंग त्यामुळे ह्या धोंड्याच्या महिन्यात भरतात ओटी आईची कारण तिने सगळ्यात तच्या पोटचा गोळा दान केलेला असतो ना
हा त्यावढ
तो किती दिवस आहे अजून आहे का की असं काय आम्ही आमश बोलो
हो आमोशा ना आता संपलं ना उद्या लास्ट आहे रविवारी आम शे
अच्छा
हम्म दुपार नंतर अमोश्या लागते ना मग संपलं धोंड्याचा महिना त्याच्यानंतर तीन वर्षांनीच येणार हम्म
अच्छा असं असतं का ते मला हे ओटीच
ला तर आम्ही करून टाकला तो कार्यक्रम
ते छान झालं बघितलं त्या स्टेलस हे मला माहत नव्हतं असं होटे भरायचं वगैरे त ते फक्त एवढंच माहिती होत जा लेकीी जावायला जेवायला बोलवतात त्यांना कपडे घेत
हा हा हा हा नाही नाही आईला पण सगळं बांगड्या वगैरे भरायच्या साडी घ्यायची सगळे फळ फुलांनी ओटी भरायची हम्म हम्म हम् सगळंच करायचं म्हणजे असं आपण एरवी कुठं कधी आय ओटी भरलेली आठवती का आईच भरते आपली कधी पण आपण नाही ना कधी आईची ओटी भरत हम्म
म्हटलं ह्याच्या मागे काहीतरी रिझन असेल की असं का करतात आईची मग सासूची का नाही भरली जात
चालते आ आता जर तुम्हाला आहे च्छा तुम्ही आईप्रमाणे आहे तर वा भरू शक आता ज्यांना मुलगी नाही आहे
हा हा
पण काही काय आता काय करतय मावश्या बेवश्या त्यांना बरं काशन आता सासू कशी अस त्याच्यावर पंड पंडे आहे ना
हो तेही आहेच
हम्म तो मान पण घेत आला पाहिजे ना जेवढे आपण मान देणार ते समोरची व्यक्ती तेवढी कॅपेबल पण पाहिजे ना आता आपण पण आई आई म्हणतो सासूला पण ते खरंच आईसारखं की नाही सगा घेऊ शकत का किती केलं तरी
आई ते आईच
आई ते आईचच अस आहे ते आपण मनापासून केलं तरी त्या शेवी सासूपना येतच
असं पण आहे की पण सगळ्या सारखं ते नसतात ग
हा ते पण पण आहे म ते जिथे सासू चांगली तिथे सुना नसतात चांगल्या
हो हे ही आहे
सुनवास अस सासरवासच्या ऐवजी सुनवास
बरोबर.
असय ते.
हम हम.
काय म?
बाकी काय नाही अजून. संध्याकाळची तयारी.
स्वयपाकाची एवढ्या लवकर करता?
स्वयंपाक नाही. बाहेर गेलिए ना मुलगी. ती घरी आले की तिला काही तरी नास्टा- का लागत. तेच डोक्या विचार होता की आता काय? कराव.
हम्म हम्म हम्म हम्म हां. आमचं. घरात कोणी नसल्यामुळे आमचं आ असच चाललंय. अस तस.
प्रॉपर असे जेवण नाही.
घरात माणसास रिपेयरी वयी े नसले तरी वयताग येतो कधी असले की असं वाटतं अरे यार रे एकटं राहव. एकट असले की, अस वाटत अरे यार, काहीच लिंक लागत नाही कामाची नाही कशाचीच नाही.
नाही काहीच सण होत
काहीच नाही सण होत आग. खरंच.
गरम होत नाही सन जास्त ए सी लावा थंड झाला की परत ते सन होईल. काहीच खपत नाही सगळं वेगळंच झालय काय ते हो.
ह
बा आपली काय म्हणते
बजेत त चालू आहे थोड थोडं थोड थोडं पेंटच झालं उरकलं आज सगळं मी वायफाय नव्हतं ते बसलं आज स्टार्ट झालं वायफाय म्हणजे आता ऑक्सिजन झालाय
हो एनी टाईम
एनी टाईम ऑनलाईन पाहिजे आणि हो आता फर्निचर च चालू करायचं
कळत जाईल ह्या सगळ्या गोष्टी
हम्म
तेच तर आपली आठ मिनटं झाली न आहे दहा मिनटांच्या आत मग ठेवून देऊया टाईम आहे ना मी सहज लावून बघ म्हटलं मी मेसेज केलाय ग्रुप वर ना आ हेल्प वर गेली तर म्हंटलं बघत एकदा परत लावून तर लागलाय
लागला आ आता मी काय करते तुला मी लावते एकदा तू एकदा मी लावला ना तर लागतोय लगातार नाही लागणार आता तुझा आला ना मला
हा, हा, हा
आता मी तुला लावला मग येईल तुला
अच्छा चालेल, चालेल
ठीक आहे म झाला ना टाईम आपला हो ठीक आहे हां बाय
ओके बाय हॅलो पूर्ण कमप्लीट व्हावे लागतात का
नाही तसं कायत ते सेकंड मोजतात ना जेवढे सेकंड झाले तेवढे हा एक ते बघ ना ते आपण कॉल लावतो का तू खाली खाली येत सेक हा एक कॉल किती सेकडचा झाला ते दिसत